ठ्यावाज.
हो, हो. आला -आला बोला.
हा. तेच नाही माझ ना त्यांच. एक नंबर वर झालेला असला कनी. कि ती परत लागत नाही. मग ते डिलिट करायला लागते. तो नंबर काटावा लागते. मग परत डबल टाकायला लागते.
अजून काय?
हा. मी हा, लावलेला होता कनी.
हा, ना. मग तुमचा डिलीट करायला लागतंय. ती केला का नाही.
हा. डबल कट करत न्याहायचा. न मग परत टाकायचा.
नंबर, तुमचा नंबर लागूनही झाला तर. समजा डिलीट करायचा आणि परत टाकायचा. नाही. नाही. हॅलो.
हा, हा.
हा. तुमचा नंबर लावलता. लागला ही तोच डिलीट करायचा ना.
हा. तोच असा कट करत न्या. न मग परत डबल, तोच नंबर टाका.
बरं, बरं. आता बोला मग, तुम्ही लावला तर.
हा, कामं.
हो झाले बुवा.
हाव का. आम्ही इकडे का, याच्यावरय. कॉलेजवरय य आम्ही.
हा, काय.
हा. काम राहिलेत. आमची शाळामध्ये. क्लासची तयारी चालूय. दहा वाजता मग आमचा क्लास चालू होते ना.
हो, का. काय, कोणचा, क्लास करायला तुम्ही?
पार्लरचा.
हाव, काय? कुठं ओ ताई?
अकोला.
हाव काय? मग ते ऑनलाईन हाय काय?
अ, नाही. आपलं प्रॅक्टिकलय ना.
हो काय. मग ते प्रॅक्टिकल कशात दाखवलेव
सर्वच अ म्हणजे, मॅम सर्वाचच प्रॅक्टिकल घेतात. आतापर्यंत आमचं थ्रेडिंग झाली मेनिक्युलर, पेडिक्युलर क्यूअर, अ वॅक्स, ब्लीच
हो, हो का हो. झालं. हो, का? मग ती कशावर करू राहिले तुम्ही. ऑनलाईन. आत्ता अकोला तर आपल्याला लांब पडतय.
त नाही ते म्हणजे, बचत गटाच्या ज्यातून आले ना आर जी, आर सी डी मधून.
हो. ति तिथं, तुमच्या गावात कॅम्प आला असेल.
हम्, नाही. अ आपल्या याच्यावर जाहिरात आली होती. अं आपलं जे हे असेल सी आर पी यांनी सांगितलं होत मग. किंवा आहे अकोल्याले प्रशिक्षण केंद्र असते बा मग तू पाहशील मग येऊन विचारलं होतं मग. ते म्हणले बॅच लावू? तर तुम्हाला सांगू मग एक शिलाई मशीनची बॅच लागली होती आणि एक पार्लरची बॅच लागली होती.
हा मग तुम्ही त्याच्यात निवडला पार्लर!
हा, मग मी पार्लर घेतल मग पार्लरच करायचं होतं. शिवणकाम नव्हत शिवणकाम आधी लागलेली आहे बॅच मग ह मग त्याच्यात आता एक म्हणजे पस्तीस दिवसाचं प्रशिक्षण आहे ते पूर्ण.
हा हा हा
हा त्याच्यामध्ये मग ते शिकवणार आहे त्या आधी त्यांनी आता मग ते शिकवून घेतल आता अँडव्हान्स कोर्स शिकवणार आहेत अं हा तीस मुली आहे आम्ही दोघी दोघींची पेअर आहे जेवढंही आम्हाला शिकवलं ते प्रॅक्टिकल करायचं त्याच्यावर.
हा ना हा ना ह चांगला आहे ना मग काहीतरी विचार आपल्याला शेतीला जोडधंदा पाहिजेच ना शेतकऱ्याला.
हा म्हणून आणि तेची कसं प्रॅक्टिस होऊन राहिली ना त्याच्या आपल्याला ते मॅडम दाखवतात पण करून आणि आपल्याला करायला भेटते. आणि जर काही चुकलं तर मॅम लगेच सांगतात की बाबा हे तुझं असं चुकलं तू असं हे करेक्शन कर.
हां हां हां.
तर मग बाहेर क्लास लावला तर मग लवकर हात नाहीत लावु देत ना.
म नाही तर का मग आ हा गवर्मंट जॉब असील समाजा याचा समजा गवर्नमेंटचं तम्हाला हे सर्टफिकेट भेटीत नाय?
हाव हो.
डीप्लोमा
हा डिप्लोमा हाव गव्हरमेंटचा.
मंग मंग तो खूप चांगला आहे चांगला आहे चांगला आहे म्हणजे कसं मग गव्हर्नमेंटच्या जर हे निघाले समजा याच्या तर मग आपल्याला करता येतात ना ते तीन हजार हा असं आता ह कसं कार्या अँप आला तसं कार्याच्या कडून जागा निघाल्या तर मग आपल्याला टाकता येतात फार्म. किंवा माझंही झालेलं आहे माझा आता डिप्लोमा आहे.
हाव हा आणि कस म मेन म्हणजे प्रॅक् याच्यात पार्लर मध्ये कस आहे प्रॅक्टिस खूप पाहिजे.
हो हो हो मग काही तर पार्लरवर खूप चांगलं चालू आहे बरं आता. जास्त पार्लरवरच आहे पाच पाच सहा सहा हजार रुपये सात सात हजार रुपये नवरी आहे.
हा म काय
म्हणजे लग्नाची कुंकाची चार हजार रुपये घेती.
हाव मॅडम अशा छान आहे गोडचिरुल्या नसत्या पण एकदम प्रोफेशनल हायत त्या एक टाइमला त्या तीन जण हँडल करतात.
हो वे
हो तीन कस्टमर त्यांचा तुम्ही तशी प्रॅक्टिस करा.
हो काय चांगलंय ना मग मग कुठं तुम्ही तुमच्या इथं इथं आल्या काय त्या मॅडम आपल्या सोंद याला तुमच्या गावले
नाही नाही आमच्या गावला नाही आल त्या इथं अकोल्याला जायच इथंच रेडी अ हॉस्टेल आहे थांबणाऱ्या मुलींसाठी ज्या ग्रामीण भागातून आता येतात ना.
मग तुम्ही थांबलेला का तिथं?
हाव कारण दहा ते पाच क्लास आहे जाऊन होत नाही. दूर पडते ना हा. हो ना हा करून घ्यायचं कवर शिवनला आमचे मुली आहेत.
ह ह छान छान आहे छान आहे.
हा.
ह हा ह काही नाही बा आम्ही आता गृहिणी नाशत्याचा हे झाली तयारी नाश्ता तयार कराय करायला म्हटलं मग तुमचा काॅल आला तोच उचल तोच उचलला मग मी म्हटलं आधी या ताईशी बोलाव नंतर आपण नाश्त्याची तयारी कराव.
आ मी काल रात्री दोन तीन वेळ करून पाहिले मग मला तिकडं समोरून येत होते की आम्ही तुम्हाला लावतो तु जर पण मला ते दिसतच नव्हते मग उचलायचे कशे?
हो काय मग आता तुम्ही सांगितलं असं करू काय? हा डलीट मारायचा डिलीट हा डिलीट मारायचा आध करायचा नाही ह
हा आपण जिथे नंबर प्रविष्ट करतो ना
हां मग तो नंबर आमच्याजवळ लिहून घेऊ मग नंतरच डिलीट मारलं नायी
हा तो कट कून टाकायचा आणि परत मग तो स्टंबर टाकून कॉल ते ग्री येतेस कॉल करा म्हणून ते कॉल करून पाहत्या
हा ह हं तस करतो मी तुम्हाला तसं करीन का दहा पंधरा मिनटं कसं लगेच काही करत नाही आता आहे ना दहा पंधरा मिनटां टाईम दहा पंधरा मिनटांन टाईम आहे ना मग तुम्हाला.
हो हो
हा म्हणजे कसं लग लगेचच्या लगेच करण्यापेक्षा मग दहा पंधरा मिनट करतो काय दहा एक मिनिटांन
दहा पंधरा मिनट तुमचा ठेवल्यानंतर मी दहा पंधरा मिनटांन करीन मी तुम्हाला
हो हो चालेल ना चालेल नाही मला दहा वाजेपर्यंत वेळ आहे ना मला म्हणजे फ पावणेदा हा पावणे दहा पाासून आमचे थंम चालू होतात तर मग पावणे दाहाला जावे लागते.
बरं बरं काही हरकत नाही ताई अशी अशी माहिती अ अशी माहिती देत जा आम्हाला धन्यवाद काय?
हो हो तसं काय एकमेकांना सांगितलं तर माहिती होते नाहीतर
हा सालाबाद तो त्यात कसा तुमचाही फायदाय आमचाही फायदाय.
मग नाही तसं फायद्याच्या पेक्षा समोरच्या जेवढं आपल्याचानं दिलं जाईल तेवढं द्यायचं.
हा नाही नाही बरोबर ज्ञान आहे ना ते?
हा मं
ह चांगला आहे ज्ञान वाटायचंच ना ज्ञान क थोडं आपल्या ठेवून द्यायचं थोडींय कि ते
हा मग जवळ ठेवल्या ना काही वाढणार नाही आणि दिल्या ना कमी होणार नाही.
देल्याना कमी होणार नाही उलट आपण ज्ञान म्हटलं तर कोणा त्यांचही चांगलं ते आपले चांगलं होतय.
हा मं
नाही नाही चांगयचा हेच विचार पाहिजे.
मग हा मग आज मी सम तुमच्या कामात पडली. उद्या तुम्ही कोणाच्या कामात पडणार कधी ना कधी तुमचं
तुमसारखी विचारत आम्ही प्रत्येकाला हेच सांगू लागलो.
हा मग तुम्हाला कधी तर वाटेल की नाही बाई या ताईने माझी हेल्प केली होती.
ह हा ह ह मग काय तर हां हां
आपल्याचाणं जेवढं देण होईल तेवढं देत राह
हा हा मग काय तर देत राहाचं बरं बर आहे ना आपल्याला काय फक्त ज्ञनाच वाटालायचं ना चांगलंय ना हा जे झालं आपल्याचान झालं तेच करायचं.
हा कारण की घ्यायची अपेक्षा केली की कधी भेटतच नाही.
नाही म तेच ना द्यायची करायची. बरोबरय दिल्यालं हं ईश्वर आपलं चांगलं करतोय हा नाही विचार चांगले माझा सगळ्यात महत्त्वाचे विचार
हो
हम तेच ना म्हणून एक सर्वात सगळ्या
कुठ बाहेर बाहेर गेलं होत का फिरायला मत कुठं
आम्ही काय
हा-
नाही नाही नाही आता पाऊसच तर चालू आहे तई नाही तर मग सकाळी आम्ही साडेपाच ला मॉर्निंग ला जात असतो हम्म हम्म पण आता पावसाच्या ना कि नाही
हा
हा पिकनिक ला काय
हा पिकनिकला असं आपलं चिखलदरा वगैरे
नाही नाही नाही आता आषाढीला याला जायचं आहे मला पंढरपूरला
पंढरपूरला हो का
हा आता काय राहिल आषाढी एक एक महिना एक महिना कमी राहिली
हो घरची घरची जाणार आहेत काय गाडी केली का
हम पाहु ना आता घरची घरची सर्व फॅमिली म्हणून नाही जाऊ आता अस गावातले पूर्ण जात असतात ना लोक
हो हो
हा त्यांच्यासोबत पाहु ना मग आता मग अशी क्लोजर करायची नाही तर मग आपण जर म्हणजे वारीच आहे ना आमच्याची यांची
हाव का क्लूजर लागली तर सांगता का अच्छा
हा पण मग म्हटलं यंदा माझी इच्छा आहे म्हटलं पाहीन जाईन
हो का अरे आम्ही आम्ही ठरवलं होत जायचं आम्ही तर पाच जण झालो होतो अ पाच जण पाहिजे होते आम्हाला
हो काय
हो पण मग म मी सी घरी नाही आहे मग काय करणार
हो ना ह ना बरोबर आहे बरोबर आहे नाही आमच्या घरी यांची वारीच आहे आषाढी एकादशीची ह
हा क्लूजर लागली तुम्हाला तर मग मला कॉल करसाल
बरं बरं काही हरकत नाही
हा नाही आमच्या घरीच आहे ना
हो काय हो हो हो हो मग याच नंबरावर कॉल करीन मी काय तुम्हाला
हो हो हो हो चांगला आहे
हो हो मग सांगीन त्यांना विचारतोन‌ सांगेल तुम्हाला काय
हो हो चालतय
हा हा
हा होय जाऊन ये आता काही नाही बस तयारी चालू आहे क्लासची कारण नाश्ता वगैरे तीथंच मिळतो आणि जेवन पण इथंच असते
ह हा ह हा ह
हा मग आता हे आमचं आवरून घ्यायचं अगे आहे हे प्रॅक्टिकल देते कुठ हा
हा हा चांगला आहे ना
आता आंघोळ वगैरे हो हो फक्त दहा ते दहा ते सहाच्या मधात नाही होत माझं
संध्या दुपारच्या
हा आता दहा वाजतापासनं सहा वाजेपर्यंत कंटिन्यू क्लास असतो ना
तुमला्हीिष्टपतीेत नेतय ब सांगितलं न मी
हा आणि दोन वाजता मग फक्त जेवणाची सुट्टी होते मग त्याच्या वेळात नाही भेटत एवढा वेळ.
नाही, नाही, नाही, नाही राहु द्या ना मग कसं यालाही रिलॅक्स पाहिजे ना बोलण्यालाही.
हा, हा म्हणून मग, मग सहाच्या नंतर मग फ्री असते एका परी मी.
मग काही हरकत नाही मग मी तुम्ही हा तुमचा वेळ म्हणजे. जवा जपून ठेवतो किंवा आता ताईला या वेळात फोन कॉल नाही करायच म्हणून.
हा, हा चालते मग नंतर कधीही केला तर चालत असते.
काही हरकत नाही आता, आताच लगेच ठेवला की दहा, एक मिनिटांच मी तुम्हाला आधी कॉल करतेस काय. तुमचा डिम मारते आधीक करतेय काय?
हाव, हाव.
ह, ह, ह तेच म्हटलं. तुमचं लग्न वगैरे नाहीना काय मुलं काय म्हणतात काय असं ते तुमच तुमचा परिचय देणार?
अच्छा प म मुलं आहे ना दोन. तुम्ही हे फोन नंतर लावसान? हा म्हणजे आता हे झालीय कंप्लीट
हो, हो, हो काही हरकत नाही ठीक आहे, ठीक आहे हां धन्यवाद ताई.
या कोण, कोण.
हं ह झाले दहा मिंनट. ते तुम्ही हा लागत नाही कि नाही हा डिलीट मारायचा अधिक पुन्हा लावुन पाहा म्हणे मग तिचा नंबर आहे तो ह लिहून ठेवलंय लागिन काय नाही ह ह कर मग तिकड. चांगली माहिती देतेव ते काय यायची नाही का कस पण शोधायची आपल्याले. हो क्लास चालू आहे ते म्हट आज. काय, काय इथे शुद्ध बोलतेन मग सोन्यातले. क्लास चालू आहे म्हणते माझे. मी तो आव क्लासला मला कोणा का गचु रोजी बाई आहे मॅडम आहे त्या मग छान आहेत मस्त शिकवता तेले काहीच माहिती नाही मग सगळी. मी त्याच्याला बोलली म्हणा म्हटलं आ तुमची माहिती द्या ताई आपला काही कुणाची मुलगी आहे. काय म्हणते तुम्ही फाॅल लावत असान. याचावर कसं आहे बोल काही बोललं चालते फक्त कस टाईम म्हणजे थांबा लागते. ह, चालू, चालू काय करायचं? नाही थांबलं पण नाही मग तिचं ऐकलं का आपलं मन लाग तिचं ऐकलं असं थांबलं का?
कोणी सीमाती कुरकुर.
कि नाही तसं हे चालतात ना काय.
हवाटंती
ते म्हणते मले तुम्हाला कॉल करायचं असलान ताई की दहा ते सहा नका करूं मला त्यांच्यात वेळ नाहीं चालूच त्याणा पणं तिचं पणं तिण ठेवला कायं.
कधी असतंच उद्या मारण